हॅलो!
हम!
हॅलो! हॅलो! हा बोल की,
ह!
हॅलो!
कामावरत बोलतो मी,
बोल बोलतीस कशला ठेव की बा
रखंड होतेय भान ठिवा याचा.
हा हा ह ठीक आहे.
हजार रुपये जमा झाले आहेत काय,
हा हजार रुपये,
एक मिनट.
ए
हॅलो!
हां बोल के,
ह जेवलीस का?
नाही आता आंघोळीला चालो बघ,
ह!
अ मला चप्पल आणायच कुठंनं आणू, कसं आणू काय समजेना.
दुकानाच ना गाडीवर ना
कसला आणू.
ते मी नाही सांगू शकत तुला आवडेल तसंल.
ट्रॅडिशनल आणयला पाहिजे ना आता मी तिकडे जास्त ट्रॅडिशनल कपडे घालणार आहे.
ट्रॅडिशनल ट्रेडिशनल काय नाही सूट होईल चालू शकशील असलं आण.
बरं बरं हे जास्ती कवर पण ठेवता येत नाही. चालते मी साईडला ठेवतो.
ते तो ठेव. मी पण ठेवतो कट करतो का मग हा काय. साईड ला ठेवन दहा मिनिट झालं कटपत.
हा परत केली तरी चालते
नको!
एकदाच बोलायचा.
मी बोलायच आलते न उचाल नुसतं काय?
हां ठीक आहे.
हा.
हॅलो.
ह.
हॅलो.
अ.
अंघोळ करल्यास काय आवाज यायलाय?
हॅलो म्हणल्याला ऐकू आलं म पटकन हातात घेतलं.
बरं बरं ठीक आहे.
तू काय मध्ये हॅलो हॅलो चालू केलास?
कॉलेजचे ॲडमिशन. मला आता कधी जाईन झालं ऍडमिशन करीन आणि जॉब करीन झालं.
जॉब काय आता मधेच जॉब काय लगेच मिळणार आहे.
मी करणार आहे जॉब मी जॉब शिवाय बसू शकत नाही.
आग काय जॉब करणार आहे? आता एक की जर मी ते चपलाच बघायला गेलो तर ते. ते तुला कशी करून.
चालते की करूया तेवढं तर प्लीज पज.
घरात बसून आता हे कार्यच आहे का आणि ते एक जरी आपण करायला लावल तर. मग तर चांगलं ग.
मिळाल तर चांगले बघ त कधी चौकशी करते तर तूच कराय झालास.
म्हणजे तिकडं जाण्यासाठी नाही झाले आज चप्पल बघायला ज तू सोडती.
ठीक आहे.
किती वाजता जायचं ते चारला बंद होत भरून आताच जायला लागणार. आता जेऊन जातो.
चालते.
जेव आनी तेवडं काम कर.
काय म्हणलीस?
तेवढं काम कर म्हटलं.
मला फेसवॉश आणायचंय. फेशवॉश आणायचं आहे.
काय काय सांग बहिरचं काय काय नाहीयचंय ते आधी सगळं आणून. म्हणजे बई जायला मग नंतर ना भेट. नाही मग एकत्रच बॅग भर.
हम् अजून बॅग घेतलं त्यांनी. जेवढं परायचंय त्याला निम्माजून वाढळायचंय. ह अ सोवालटाकला कबूकाने साईड लटे. करू काय साई तिला फोन.
सांगते मी एकटी बोलतो
कडे कथ बोलला ना
क करू ना
तू तुला स्ट्रेस झालाय का तू खुरी झाल्यास
हो झाले
एकला स्ट्रेस मी नाही याय म्ह ना असं व वात
करर कर
हम्
चालते आता ठेव दहा माजी कट करतो
किती मिनटं झालं
अजून दोन मिनटं ठेवतो आणि कट करतो ठेव
चालते बरा तूचलूनच मग ब करत त बाई
नको नको तोपयंत वईल तुझी
ह
सवळचे आंघोळ
बकुल
मग तू करग मला लगेल
नको माझ्या लही झालं करतोच
किती झाललंय
चोवीस
पत माझं चोवीस झाल्याशिवाय तू करायचं नाही
मण आहे मित्राला चांग ओळखते
व वागतेस त मला धोका्या आलं धोकालाय ग मला बोोलच वाटत ना
मा माझ्याशी पण कसं असं होतय ग
हा
नाही माझ्यासोबत पण बोल वाटत नाही असंचठ
काय कलपस बली
हम् लाईट झंड झाला का
तू किती किती मिनिटं बोलल्या दुसऱ्या कोल
दुसऱ्या म्हणजे
मी दुसऱ्यांना लावले क चोवीस कॉल किती मिनिटाचं कंप्लीट
एक प्रीती सोबत तर लयवेळा कटक झालात मधन मधन एक दोन एक दोन मिनिटाचं त्याना मला ते हे कॉल ल जास्त जर मलाच मिनटं पूर्ण करायच असेल तर
करूया मग तुझ्या दादा बि त्या का वि चालतेच्या नंतरच कॉल दोन एक दोन मिनिटाचं एक पाच मिनिटाचं ओके
ह
हा काय ग हां कोठ का हॅलो
हम्म
हे जाणून तुमचा कॉल दोन मिनिटाचे कर तर पाच मिनिटाचे कर
कोण
मी
नको दहा दहा मिनिटाचं करा दहा दहा मिनिटाचं केलीस करा कमी केलीस तरी पण चालते एवघच दोन दोन मिनिटांच तीस करण्यापेक्षा
नको
अ नको कसं दहाम
तास् कंप्लीट होते बाई आपोआप एकशे याऐंशी मिनटं झाल्या.
चालते चालते करतो आ करत.
हा ह लता मता गकडत तो जती पोल